काय चालू.
बोलण काय म्हणत.
का काय तुम्ही म्हटलं.
काही नाही बसून होत घरी आत सुट्टी आहे तर.
हो. बाकी.
बाकी तो बर आहेव.
झाले का तुमचे टास्क काय म्हणले.
सुट्टी एक काय आता.
काही वेळ जा सुट्टी व्हा. ड्युटीवरच आहे. हो टाईम भेटला म्हणलं कॉल तरी करराव
एवढा टाइम आहे का तुला दहा बारा मिनिटचा.
हो काय पेशंट नाहीत ना अस काही.
पेटन सुट्टीवर आहेत की काय.
पेशंट होते सर्व सुट्ट्या झाल्या एक पेशंट राहिला फक्त.
अच्छा म्हणजे आऐशी रिकम आहे का सध्या.
होयसी रिकम आहे जनरल वॉर्ड मध्ये एक पेशंट आहे.
ह बरंय मग.
टेन्शनचं काम नाहीत
मजे ह म्हन दास तुझी..
दुपारपर्यंत पेशंट होते ना.
हो तरी पण रात्रीच्यान रातचते वाटेन जास्त.
ह रात्री चग येत अजून काय आले नाही पण. नाही दुकीी नाही हो. स लवकर येतात नाहीत मग नाहीतर कोणीच नसते.
अच्छा! रात्रीच्याना रात्री जे येतील त्यांना सुट्टे एक काय.
नाही सुट्टी नाही एक पेशंट आहे.
त्या एक पेशंटसाठी यावच लागते..
हो पेशंट नसला तरी यावच लागते.
तु काय डे मध्ये होता का?
हो इव्हनिंग मध्ये.
इव्हनि म्हणजे, किती तासाची ड्युटी आहे, सध्या आता
आठ तास
आं. हॅलो. हॅलो. गेले काय नेटवर्क च्या बाहेर. हॅलो. आहे का हॅलो.
हॅलो.
गेल्या काय?
का
अं.
विछ झा खू हॅलो, थांबा थांबा.
हॉर्स ब्रेक व्हायलार तुझा.
हॅलो.
हा बोल ना.
आवाज येतोय.
हो हो. काय पेशंट आले काय?
हो.
पेशंट आल तर बोलता येते का तुला?
सर येई पर्यंत.
कारण ते, आवाज खरखरला यायला ना तुझा, कुठेयेस तू.
व
तो ते ब्लूटूथ लावून आहे काय कानाला.
हो ब्लूटूथ लावूने.
आता ते, ब्लूटूथ काढणा साईडला.
हॅलो.
ह बोला आता.
येतोय का आवाज?
हा आवाज येतोय आता.
हम्.
उठा, पळ खाली जा तिकडे, मधी काला पळतो पुढे. घरा का काय ख बला अ ओके.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
ह बोल ना.
अ कॉल ठ होोको थोडा एमर्जनसी पेशंट.
बरोबर ठीक आहे.
हो.
हॅलो.